हॅलो हा आवाज येतोय ना
हो हो येतोय आवाज
चालेल चालेल बोलूया आपण
हा काय करताय
काय नाही आता म्हणझं सगळं जेवण वगैरे पण एकीकडे सुरू आहे एकीकडें मला कालच टास्क आला त्यामुळे मग मी काम पण आज चालू ठेवते पूर्ण दिवसभर पण
घरातली कामं सांभाळून येते ना करताना आहे ह काय कसली आवड आहे तुम्हाला?
मी आहे ना आता हा हा काही ना आता मी आता घरी आहे ना अस थोडस काम वैगरे झालं. की मग मी आता घरीच आहे ना फुलं वैगरे बनवायची असतात ना आपली कागदी फुलं वैगरे वर बनवतात बघा किंवा प्लास्टिकची वगैरे फुलं बनवायचं. मग ते थोडा हा क्राफ आर्ट आणि क्राफ्ट मध्ये. किंवा आपण म्हणजे अ नाही का प्लास्टिक
डीएड वगैरे केलेत का क्राफ्ट डीएड वगैरे किंवा कोर्सेस काही मग?
कोर्सेस वगैरे काही केले नाही मी आपल्या शाळेमध्ये मला अशी आवड असायची खूप अशी शाळेमध्ये फुलं वगैरे बनवायचे म ती हा चित्रकले हा. हो म मी ती फुलं तेव्हा बनवायची मग आता आता घरीच ना आधी जॉबल होते मी पण मग आता थोडा एक जॉब आता थोडासा म्हणजे थोड्या दिवस थांबलाय म्हणजे जॉब आता आ मग आता घरी आता ती जॉबची सवय झाली नाही अजून नाहीये काय
हा हा
आणि मग ती जॉबची सवय झाली मग आता काय करणार बसून बसून मग आता काम पण झाल्या वेळ पण मिळतोय मग म्हणलं आपली आता जो जुना छंद आहे तोच आपल्याला आता काहीतरी चालू करूयात पुढं म्हणून मग आता
आपला छंद हे झोपासयच सोडायचे नाहीच आपण हम्म
हा मग मग ते थोडं ट्राय केले मग युट्यूब वगैरे पण व्हिडिओ वगैरे बघितले मी ते फुं गैरे आणि मला पण थोडंफार माहिती होतं की कुठला पेपर वापरतात काय वापरतात स बनवायच आकार कसे द्यायचे मध्ये आ थोड चालू केलंय आता अस चाललंय विचार की आता त्या ऑर्डर घ्याव्यात का काय म्हणजे
नाय नाय चालू करा कारण कसं आहे छंद पण होत आणि आपल्याला आर्लिंग काहीतरी पाहिजेच ना मग. जर का तुम्हाला आर्लिंग पण ह्याच्यातून मिळालं तर कस तुम्हाला आनंद अजून वाढेल. अरे मी जे म्हणजे आवड पण आहे त्या विषयाची आणि त्याच विषयातून जर आपल्याना पैसे मिळत गेले तर आपल्याला अजून हाऊस वाटते. छोट्याशा का होईना पण सुरुवात करायची. हळूहळू त्याच्यात काहीतरी नवीन वेगळ आणि आजकाल कसं आहे युट्युब वर सगळ प्लॅन मिळतय जी गुगलला आपण काय केलं तरी पण सगळं मिळते त्यामुळे काय मिळत नाही ना हॅलो
हा मग मी तेच तेच गुगल गुगलला पण थोड सर्च केलं की कसं आपला बिझनेस वाढवू शक
वाढवू शकते बरोबर आहे आजकाल कस ए आय च्या जमान्यामध्ये हे खूप फायदा होतो. कि तुम्ही टाकलं ह युट्युब वर टाका किंवा तुम्ही अजून एक काम करा ना तुम्ही जे जे बनवा ना स्टॅटस ठेवत जा तुम्ही.
हा मी आता तेच ठरवलंय आता आहे ना आता मी त्याचं प्लॅनिंग पूर्ण तयार केलंय आता युट्यूब वरती वगैरे. किंवा आपलं जे इन्स्टाच अकाउंट आहे त्याच्यावरती फेसबुक वरती.
फेसबुक व इन्स्टा व मिनिमम आपले एक दीड दोनशे तरी आपण दीड दोनशे तरी आपली रोजची लोक स्टेटस बघतातच त्याच्यातून पाच दहा लोकांनी जरी ऑर्डर दिल्या तरी पण भरपूर आहे ना. जे काय कारण आलतू फालतू काही तरी स्टेटस ठेवण्यापेक्षा जे तुम्ही बनवता ना ते तुम्ही स्टेटस ला ठेवत चाला रोज. बघा त्याच्याने खूप फायदा होतो ते कोणी बघू दे नको बनू दे कोणी घेऊ दे नको बघू दे रोज च रोज तेच ठेवत चला. आणि ते मग काहीतरी कोणाला तरी हा मग तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. पण काय नुसतं छंद नाही काहीतरी आप आपल्या त्याच्यातून पण थोडे पैसे मिळले की आपलं म्हणजे हाऊस अजून वाढते किंवा तुम्हाला त्याच्यातच अजून काय विकास करायचा असला वेगवेगळं अजून काय मॉडेल बनत तर त्याच्यासाठी पुन्हा पैसे पाहिजेच मटेरियल घ्यायला
हा आणि मटेरियल हा मटेरियल पण घेता येईल मला त्या पैशातून आणि पहिलं आपण घर आपल्या स्वतःच्या हाताने बनवलेली वस्तू आपली विकली गेली तो पण एक आनंद वेगळाच आहे ना
आहे आणि आपल्या घरात पण ते आपण जे शोपीस वगैरे बनवतो ते अ म्हणजे ठेवायचं किंवा कोण आलं तर अरे हे छान आहे कोणी घे का बनवलं मग मी बनवलंो सामगायला पण आपल्याला एक वेगळा अभिमान वाटत आपल्या स्वतःच्याच
हा आणि मी ती हा आम्ही जी फुलं बनवलीत ना म्हणजे ती नातेवाईकांना वगैरे पण खूप आवडली शेजारी वगैरे पण खूप आवडली मग मी तेच म्हटलं ह
कोणाचा बर्डे वगैरे जर असला किंवा एखादा फंक्शन असलं तर अशा वेळेस तुम्ही काय करा, अ ते गिफ्ट द्या तुम्ही, तुम्ही जे बनवता ना
हा.
हा, ते गिफ्ट द्या, म्हणजे कसं होईल की, तुम्ही स्वतः काहीतरी बनवून दिल्याचं पण होईल, आणि तुमची ती त्या मार्फत पण थोडी ऍड होईल. गिफ्ट देताना वेगळं असं काय देऊ नका, जे तुम्ही बनवताना स्वता छोटं छोटं तुमच्या मैत्रिणीचा वाढदिवस असूदे, जे वाढत त्यांना जसं आवडेल त्या पद्धतीने काहीतरी करून द्यायचं. बुके, वगैरे बघा त्याच्यात तुम्हाला खूप फायदा होईल.
हा आणि त्यांचे सजेशन पण मिळतील ना, की तुम्ही
खुश आणि तुम्ही पप अग तीने स्वतःच्या हाताने बा मी काहीतरी माझं बनवून दिले, मी काही विकत घेऊन नाही दिले. म्हणजे त्याच्यातून आपला खर्च पण कमी येतो, आणि त्यांना पण आवडेल, आणि आपली कला पण जोपासली जाते, सगळं होईल त्याच.
हा, आणि हो आणि आपली क्रिएटिव्हिटी पण वाढल, आपण त्यात अजून काय ऍड करू शक तो, काय काय अजून वेगळं बनवता येईल, ते पण कळेल ना म्हणजे. आणि काय करणारे, असं कस्टमाइजच करून देणारे, म्हणजे आता जर ऑर्डर जरी आल्या ना, त्यांच्या प्रमाणे अ फुलं वगैरे बनवून देणारे, कागदाची, प्लस्टिकची किंवा आपले जे, लोकरीचे वगैरे जे फुलंयेत ना, ती त्यांच्या आवडीनी हां मग त्यांन च्या आवडीने वगैरे, बनवून द्यावा, असं माझं चालय.
करा ना चांगलंय.
आणि त्याच्यामध्ये मला वाटतं स्कोप पणे, आणि जास्त नाही का गणपतीला वगैरे डेको
हो हो हो, आजकाल म्हणजे, हा ते ह्याचच निघालेल. नॅचरलीच निघाल, हे जास्त काय आता, आम काय ते बोलतात थर्माकोल वगैरे, असं डेकोरेशन नाही करतात आता, हेच करतात.
आणि ते थर्माकॉल वरती बंदी पण आलीय ना, म ही फुलं घेऊ शकतात ना, म त्यासाठी मला आतापासून तयारी करावी लागेल, फुल वगरे बनवाला, मग ते ऑड वगैरे करायला मग म ऍड केल्याशिवाय तर ऑर्डर येणार नाहीत ना.
नाही जाणार गळाबर चालेल चालेल, विशू म्हणजे तुम्हाला मला तरी वाटते तुम्ही करायला लागल तर चांगलं होईल. बऱ्यापैकी स्वतःच असं काहीतरी केल्याच पण, समाधान मिळेल तुम्हाला.
आणि जागेचा पण प्रश्न नाही ना, आपण घरामध्ये बसून करू शकतो, कुठं हा कुठ
बर.
आणि त्याला काय लाईट नाही जात, काही नाही काही नाही फक्त आपला कागद, आपले ते काय थोडे कटिंगच वगैरे सामान असेल, बस तेवढंच, त्याच्यामध्ये पण होऊ शकत ना, आणि पर्यावरणाची पण हानी नाही, कागदाचं आपण नाही का.
झाला का वेळ आपला.
नाही अजून.
ठीके, ठीके, तुम्ही लक्ष ठेवा आणि बोला. काये मधूनच कॉल येतात ना, म्हणजे कट केल्या पुन्हा आपला कॉल कटव्हायचा.
हा नाही नाही मी माझं आहे, लक्ष आहे.
हम्म हम्म हम्म.
चालेल मग तुम्ही काय करताय आता, वेगळं काय.
काय नाही मी वेगळं काय असं नाही, मी जॉब करते, आणि म्हणजे जॉब मा शिपडुटी मध्ये असतो, फर्स्ट, सेकंड, नाईट मला हवी तशी डुटी मी माझ्या कामाची आणि मी कॅम्पच घेते, वॅक्सिनचे कॅम्प घेते, किंवा असे ब्लड ग्रुप चे घेते वगैरे, माझ्या फीलल्डचे जे आहेत ते कॅम्प घेते मी, आणि काही ट्रस्ट मी अटॅच आहे तर त्या ट्रस्ट तर्फे पण काय कॅम्प असले तर मला बोलवतात. म्हणजे फ्री मध्ये पण कर काही लोक देतात मानधन, काही नाही देत, मग किंवा ट्रस्टर्फे काही आम्हाला मुलांना शीक कोणाचा प्रोजेक्ट आहे, तिथे मी जाते. काही आमच झाडांना म्हणजे, झाडं लावायचं आहे तिथे, म्हणजे माझ्या आवडीप्रमाणे मला जसा वेळ भेटेल. असं मी घरात एकही दिवस राह नाही मी कंटिन्यू माझा वेळ देतच असते बाहेर
ह
हा हा कामाच ह क नाही काम अ नसेल सुट्टी असेल शनिवार रविवार किंवा का असं असेल बाकी सुट्टी त्या वेळेला मी काम करत असते आणि आता हे आल्यापासून आता थोडं घरात या या्याच्याने अर्निंग पण मिळते मग हे पण करत असते मी हा सगळं चालू असतं माझं हो सगळं काम म्हणून म्ह आपण करायला हवंय माझ्या पण दोन मुली होत्याग त्या थोड्या मोठ्या झा त्या जॉबला वगैरे एक मुलगी आहे एक म्हणजे त्यामु आता मला घरचं एवढं नसतं टेन्शन मला वेळ मिळतो भरपूर तरी त्या छोट्या होत्या तरी ते सांभाळून मी सगळं करत होते मला ती आवडच आहे सगळ्याची
नाही नाही आणि वेळ वाळगेयला की नकोच वाटतं खरं काहीतरी आपल्या वेळे उपयोग झाला ना म्हणजे बरं वाटतं
त्यारी खूप कंटा आला एक दिवस नुसतो घरात बसायला मिळेल तर बाद झालं पण नाही जमत एक दिवस घरात बसला तरी पण जमत नाही म ते कस तरीच वाटत मला
आ माझं तेच झालं ना जॉब सोडला ना आता घरी करमतच नव्हतं एक दोन दिवस तीन दिवस ठीक वाटलं पण नंतर असं खूप सवय झाली होती ना मग नाही जरा म्हणजे जास्त तर पॅकेज मिळावं म्हणून मीो डला होता पड नंतर थोडं म्हण थोडा आरामच करू घरी आता ज थोड रिलॅक्स होऊ थोडा स्वःसाठी वेळ देऊ काहीतरी म्हणून मग हे छंदाच आपलं कागदी फुलं वगैरे काहीतरी चालू केले म्हटलं जरा नाही आपला आपण तरी कधी मग आपला छंद जोपासणार ना जॉब जॉबॉ
आणि वेळ दिलाच पाहिजे निदान आपण ब दिवसभर आपल्या घरच्यांसाठी मुलांसाठी मानावऱ्यासाठी करत असतो तू स्वतःसाठी अर्धा एक तास तरी दिला पाहिजे ना आपल्या छंद कराला
हा म्हणून माझ्या तसं जॉब सर्च करतेच आहे मी जर जॉब मिळाला तर साईड साईड बाय साईड मी हे पण करणार आणि ते पण करणार मग
हा जॉब पण बघायच कारण आपलं हे काम काय कधीच आहे म्हणे जॉब कसं एक अस सलरीवी त मंली येणारच आपल्याना गॅरंटी अस एवढे पैसे आपले येणार आहे तर मग आणि काय केलं तुम्ही हे केलं ना फार्मासी शष ना
अ नाही माझा डिप्लोमा झालाय ह आणि एम ए पण कंप्लीट झा माजून
हा मग असं पण आता आमच्या आता इकडे त्या ट्रस्ट म वगैरे आम्ही असं बोलवतो मुलं शिक्षण द्यायला मुलांना किंवा शाळांमध्ये पण आजकाल सगळ्या प्राय्हेट जरी शाळा असल्या ना तरी प्रय्हेट शाळांमध्ये पण हे विषय कंपल्सरी ठेवलेले आहेत
हा हा कंपल्सरी ठेवलेले आहेत अगदी कि जॉब अ का म्हणजे कराटे नको बोलू किंवा हे क्राफ्ट नको बोलू स्विमिंग सगळं तर अशा एखाद्या प्रावेशाळेला वगैरे जर तुम्ही जाऊन सांगितलं ना किंवा मला जॉब असं असं करायचंय माझं असं असं झालेलं आहे मी शिकवतो तर ते लोक देतात तुम्हाला आठवड्यातून एक दोन वार देतात फक्त पण आपल्याला काय तेवढंच हवं असतं की कंटिन्यू रोज त्या ह्या जॉब साठी जायचं नसतं आठवड्यातून आपल्याला एक दोन वार ते सांगतात की त्या दिवशी तुम्ही जाऊन ते शिकू शकता
हा हा ही पण आयडिया चांगली तुम्ही दिलेली त्याचं काय करायला हरकत नाही होऊ शकत
प्रायवेट प्रायव्हेटला जा कारण गव्हर्में ला नसतात हे प्रायव्हेट स्कूल असतात ना आणि त्यांची फी पण भरमसाट असतात लोकं भरतात ात तेवढ्या आणि तिथं कसं मग सगळंच मुलांना देत असतात त्या मुलांना ती आवड असो नसो तर अशा स् पूल बघा तुम्ही ह हो चालेल
चालेल चालेल हो हो धन्यवाद